हा. आवाज जाईना काय? हॅलो.
हॅलो हॅलो.
हा आला आला. आला का आवाज?
हा आला आला आवाज यायलाय. हा आला आला?
हम्म पहिल्यांदा, पहिल्यांदा आवाज येत नव्हता.
हा थोडं लेट चालतंय बर ते, आवाजाचं.
हम्म काय करू राहिला तू?
काय बसलो बो आता काय करावं?
हा काय केलं?
काय केलं जाय काय अभ्यासाचं काय अभ्यासच मन लागण झालय.
हा. कस काय? हा. आमचं चालं एम थ्री च एम तजे लागेल नामच्याली.
एम
एम थ्री आता सतरा ला आहे ना.
हो का?
हा.
का ब आता आप लॅप्लास लॅपलास ट्रान्सफर करा मग काय?
लॅपलास लॅपलास ट्रान्सफॉर्म येतो आपल्याला त्याच्या पुढेच येत नाही ना.
चौ चौथ पाच युनिट कर बया.
हा तेच ना फोरइयर्स.
हम्म चौथ्या आणि पाच युनिट शिवाय काही नाही.
तेच करावं वाटरल आता करू काहीतरी बी टेक. जेवण वगैरे झालं तुमचं? झाला का?
हम्.
संपलं?
संपलं नाही काय आता.
हा तू काय फराळायचं होत आज आपल्याला उपवासा शनिवार. हम्म.
होय बरं बरं.
हा आणि एक तू काही आल त तिकून हॉस्टेलून
मी आलो बघ दोन दिवस झाले
दोन दिवस झाले त्या
हा
कोन आल होतो तिथं घऊन काय झालं होतं
केला ह म्हणी मग
अच्छा अ्ा
दोन दिवसीय म्हहि पंधरा तारखे लोक धोंड्याचा महिना आहे
हा हा
मग धोंडी संपायली
मग पंरा तारखेलाे घरी
येतो घराला नाही सोळाला होईल
असं असं मला आत्ता आव्यास फोन आला होता पहिल्यांदा ह अभवान कधीवरराला आजच ये म्ह मला आज जमत नाही भाऊ आज दुकानावर मी
त्याचा वाढदिवस आहे ना
आहला
हम्
त्याचा वाढदिवस आहे म्हणून त्याला मग मनास लक्षातच नाहीणार रे बड्डे विशेष केलं नाही मी त्याला
मी केलता रात्री फोन
अस अस नाही रात्री बॅलेन्स नव कसय ना आता सकाळी गेला ना तर सगळे विषयच नि हा त्यांना केलता बरं अजून
आर काय माणूस हाय रे?
फोनवर अर लक्षातच नाही, मी ये हेज्या कामाच्या गडबडीत होतो इथे दुकानावर.
हा हा.
मग ते लक्षातच राहिल नाही, मला त्याला फोन ई ईचाराचं म्हणाचं काही.
हो का? बर बर.
अ नेत्याचं काय झालंय? नेते काही फोन नाही काही नाही नेत्याचा.
नीती अन आभ्या दोघच जण आहेत रूमला
हम्म हम्म.
काय अन काय नाही आत्ताशी कुठल म्हणे अकरा वाजता फोन केला त्यान मला मंग म्हणू राला आत्ताशी कुठ
आर मी केलता आत्ता फोन अ बारा एक वाजता केलता तर ते ले ये ना त विष्णुपुरीमध्ये होते
हा ते स्नॅप टाकलाय ना
बाहेर गेली कि मॉल फिल ला गेली असतील ये त्याचा बर्थडे बी ये त्यामुळे हिंडायला गेली असतील म.
हा मला तेच वाटू राहिल
हम्म.
हम्म काय करालाव मग? ते पेपरच काय झालं? तू पेपरला गेलता ना?
हा दिला मस्त झाला पेपर. आर तिच्यात ते होता न दहा अकरा अ दहा तारखेला हम्म त्याच्यामध्ये अ आर लाई भारी क्वेश्चन आलते सोपे सोपे.
सगळे सोपे होते?
हो.
मग निघतो काय?
निघतो पेपर निघतो ग्राउंड मारा लागत
असं असं कशाचा होता पेपर?
अग्निवीरचा हम्म.
हे नव्हतं माहिती मला. अग्निवीरचा फॉर्म कधी भरेल होता तू?
ते तुल नव्हता, तूल भरता येत होता का काय माहित ते वीस वर्ष वयोगटातला होता ती.
तेवीसचा होता का? नाही तेवीस नाही मग महवालं. मल बावीस बावीस बावीस बी नाही. एकवीस मध्ये वीस एकवीस मध्ये येतो मी हा. आत आता कधी येईल ते परत निघाल ना ते याचे वीस एकवीस वाले आहे ना?
निघत र ते लई निघतात का किती किदा बी निघते पेपर तिथला.
हा पाऊ आता पेपर काढून. ग्राउंड बाात ग्राउंड ग्राउंड परर्चवरर राहत ना तो?
हा ग्राउंड परचीवर म्हणजे याच थोडं ग्राउंड कमी म्हणजे जास्त टाईम दिलेला आहे आम्हाला. याचा टाईम आम्हाला दिलेला आहे बघ साडे साडे सहा मिनट.
साडे सहा मिनट आहे का?
हम् साडे सहा मिनटात सोळाशे.
हायला मग नेवीला जादा दिला होत रा नेवीच्या पेपरला आठ मिनिटं दिली होती त्यांनी.
नेवीचा मग निघत होता यार. मी फॉर्म भरला नाही. का भरला नाही मलेचसमजून झाली त्या टाइमला माझे पैसे नव्हते वाटते.
असं असं काय माहती काहीतरी झालं असण. पण मला माहित नवतं रे मला
मला माहित होत मला शेवट शेवटचा दिवस बाकी होता फॉर्म भरायचा आणि म अकाउंटला नव्हते पैसे. मी बघितलं ते फि लय कि रे. सातशे रुपये.
अरे बरे अ.
मग काय झालं माहिती का बरोबर आहे बरोबर मग वय भरून गेलं
असं असं
हा राईट मला कळाले आता ते मी चेक केलं तर माझी नोकरीवर
ह ह
मी भरू लागलो फॉम ते नंतर मी ह ता मला कळलं की मग वय भरण गेले तिच्यात
असं असं म मागं पाहिलं होत तेव्हा दिसायला सुरवे काही तर दाखलं होत त्यांच्या वरूनच म्या सोडून दि होते
नाही रे भरायला पाहिजे होता बरोबर आहे मग वय बसना गेले रे म्हणून वय जास्त
आता आता परत जर नेव्ह झालं ना तग मग करून घेऊ अरे टाईला देऊ राहिल ना ते सोळाशे मीटरला
सोळाशे मीटर म्हणजे असं काय तु सांग त दमादमा पळया तरी हो तेव्या मिनिटात आठ मिनट विचार कर कर कि या दोन वर्षात आता मोशरी जरा वाढली आता पहिल्यापेक्षा ओ ह दोन वर्ष खाली अं पाच पंचाळीस पंचाळीस मारलं होत सोळाशे मीटर
पाच पंचाळीस ला मारलं होत
पाच पंचाळीस मारला होतो
भाऊ गंज करेले मग आता
आता थोडं वाढले शरीर म्हणून आता तर टाइम लागेल जरा
असं असं नाही त्याला प्रॅक्टिस लागेल ना आता ग्राउंड मारायची स्पर्धा परीक्षा म्हणल्यावर बोलताता नाही तन येतो परत अभ्यास ब करावा लागत त्याला हा पुरे एक वर्ष त्यांच्यात घातले तव कुठे होतं त्याच्यात
एक वर्ष दवाच लागते एक वर्ष म्हणजे याच्यासाठीच नाही बरं पोलीस भरतीसाठी तर तीन वर्ष देवा लागतात
हा मग तेच ना
किती म्हणजे दोन वर्ष तुला म्हणजे असं अक्युरेट हे हे करावं लागतं असं असं हे समजायसाठीच लागतात
अरे ते आपल्याला काय केलं ना कस स्टडी होईल तो अजून कठून चालू करायचं ते समजायला जादा टाइम लावला तर भा
ते समजायला सहा महिने लागतात पहा तुला
हा कशी येल की आपल्याला मग नंतर कळत अरे आधी इथून चालू करायचं होतं म्हणून ह मग नंतर ते होत ते नंतर कळतग आास करायला पाहिजे होत पण जाऊ द म्हणलं मग आता काय करा, हा. आणि अरे दहावी नंतर मी जर डिप्लोमा जर केला नसता ना डिप्लोमा आलं माझ्या डोक्यात असं झालं मित्र होता सोबत तो म्हणे डिप्लोमा करू आपण डिप्लोमा तर डिप्लोमा म्हणलं म चाल तिकड आता
अरे मी जर का इकड घुसलो नसतो ना आतापर्यंत लागलो असतो
मय बी तेच होत ना अरे मी बी तेच झाल ना मी डिप्लोमाला जर लागल नसतो ना डिप्लोमाच्या नादी तर मग इकडे होऊन जात हो मग इकडे आपण अभ्यासाती चांगलं होत सगळ्या चांगलं होतं ना
हो ना
अन तवा ताण नव्हता आपल्याला अभ्यासाचं एवढं त्याच्या मग होऊन जात होत सगळं पण काय तवा हौस आली डिप्लोमा घ्यायची डिप्लोमाच घेऊन घेतलं
हे झालं थोडं
हां.
काय त्याला झाल्यावर काय फायदा आपण केली गलती आपली ज आपल्या हातने केला
झाल्यावर काही करता येत नाही ना
हा आपल्या हातानेच केलं ना-
हा तेच ना, हम्म. काय झालं हॅलो.
हॅलो काय दुकानवर काय काम आहे दुकानावर काय काम आहे नाही नाही दुकानवर काय काम आहे म्हणलं-
दुकानावर काही नाही आता आता येईल बसले चालू आहे गिऱ्हाईके इकडून तिकडून. दोघजण हा. अ जायली यला.
हा आमच आमच्या इथ तर दोन आत्याबाई आल्याता मया
हा.
म आलय मवा-
बाबो.
म्हण आलीत ल गे आज- आणि आम्ही धोंडा खाय गेलतो माझ्या पप्पाच्या मामाच्या- या इथं सकाळी- म्हणजे इथे जवळच ग हणार म पप्पाच्या मामाचं- हम्म.
हंग धोंड्यावर धोंडे -
दिल्या आ आच्या गेल जाणार- आहे उद्या-
हा हा भंडी चालू काणा करेल तेीफ नाही पहिली
अरे आपलं तरी काहीच नाही लग्न झालेलं आहे त- डे अंगठी करा चांदीची सोने हे चांदीच्या गळ्यात साय इलकर नाही काहीतरी करावच लागते-
हा मग ते त्याच्याशिवाय पर्याय नि राहात ना-
पाच नऊ दहा हजार- घालते काय अंगठीय नाहीर करा अहिरात घालते पैसे
हा हा
हो ना
नि कमीशला पुढ र्री
हा
प्रिकांश ला पु राहते
हो ना काय करा आता
राजेश कुडे
राजे साहेब घरी गावात घर पाडायला त्या्यायचं काय त्यायचं लपड चालूती घराचं चालू आहे
काय चालली त्यांचालं असं
सगळं पाडून आलो घर त्याचं
असं नाही त्यानचॅप टाकला होता वाटतं काल घर पाटीलचा का स काळी टाकला वाटता आजच टाकला
हा
हा ते घर पाटेल हो त्याच्यात
हो का
हम्म नाता मंग राज कड इे
ते समोर तर एक खोली गावल त्यांत सिजन बाकी पाडालेत मग
आ अस आहे का चालेल चाले कर परत फोन कर मला कट कर